क हो येतो येतो
हम् ह
हो आताच झोप पाहिलं ते नाही काय
हा हा काय चाललय मग
काय करायचं आत ता भाऊ तेन त्यांना जेवाय वाढाय चालू आय.
होय का? ह ह बोला की मग, काय म्हणता आणखी?
बाकी काय नई बघा हा हा. काय मग, तुम्ही कपडे वगैरे कुठून घेताय म?
कपडे आमच्या इथ गारमेंट म्हणून अस तय तिथे शर्टिंग तयार होतय, कुडते, पायजमे, अ बरमुडे तयार होत तात, पॅन्ट तयार होतात.
म्हणजे तिथं शिवूनच भेट तय काय डायरेक
अ होय होय. तिथं कसं असत. अ लोकलचा माल अस तो किंवा मग एक्सपोर्ट चा माल असतो. तीत अस एक दोन तीन असं हे शर्ट त शिवून मिळत नाहीत, भर पूर तिथ स्टॉक असतोय.
म्हणजे जास्तच घ्यायला लागत असतील काय?
एकाद दुसरा पीस मिळू शकतो. पण बाहेरुन ऑर्डर असते ना, तित शिवाय ची म्हणजे पंचवीस हजार शर्ट किंवा पंचवीस हजार बरमुडे, अशी बाहेरून ऑर्डर असते त्यांना, मग तित लेडीज वगैरे असतात कामाला, तित बट नसते. अ काज काज बट, काज मशीन असते, प्रेसिंगचं मशीन असत.
म्हणजे अ आपल्याला अ बटणाला काज वगैरे मशीनवरच होते.
हो हो अ ते ते स्टिचिंग करणाऱ्या लेडीज वेगळ्या असतात म्हणजे त्यांचं मशीन वेगळं अस त त्याच्यानंतर त्यांच शिवन झाल्यानंतर इकड बटन मशीन वरती त्या पीस ला बटन मारतात म्हणजे शर्ट ला त्याच्यानंतर काच. करणारं मशीनेगळं असतं प्रेसिंग करणारं मशीन वेगं असतं. त्याचा धागा वगैरे ला हट असतना कुठेतरी तो पण कट. करणाऱ्या लेडीज असात. तिथ त्याच्यानंतर पॅकिंगला लेडीज असतात चेकिंगला लेडीज असतात मग तिथून लेडीज असतात आणि जें असतात.
हा हा.
हा म्हणजे भरपूर लोकना तथंम भेटतेय गार.
बरं आहे म्हणजे पेमेंट कसं पडतंय मस्.
कसं शिवल तसं कुठं क कुठल्या गार्मेंटला फिक्स पगार असतो कुठं अंगावरती असतं म्हणजे कसं असते. पूर्ण शर्ट शिवायला देत. एका लेडीज ला पार्ट वा काम असत समजा एका लेज ला. कॉलर बनवायला येत असेल तर तिला कॉलर द्यायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या लेडी. ला कॉलर लावायला द्यायचं. त्याच्यानंतर काल पुढची काच बटन पट्ट अस ना ती एका लेडीज ला द्यायची. मारायला. एका लेडीज ला का? पट्टी एका लेडीज ला बटनपट्टी एका लेडीजला पॉकेट लावायला देतात. एक तिला प्रेस. देतात पॉकेट. म्हणजे एकच पीस भरपूर जणांच्या हातात.
म्हणजे एकाकडन पुढं पुढे आता होत जातय हा ह.
त्याच्यामुंच काय होतय हा पार्ट वाईज काम दिल्यामुं सगळ्यांच पेमेंट पडतय ना आणि काम एकच काम असल्यामुळे त्यांचा पण हात बसतोय त्यांना पण पगार पडतोय भरपूर एकटी लेडीज हा फाट हा फास्ट होते म्हणे जवळ जवळ अपारमेंट मध्ये पाचशे सहाशे ते हजार पीस एका दिवसात निघू शकतात
अरे बापरे भरपूर होतात किव हा हा
तील तसे.
हा मग त्याला आता गार्मेंट गारमेंट मध्ये आता काम करायचं. समजा तर ते म्हणजे आपल्याला आधीपासून ते शिलाई मशीन वगैरे आपल्या शिक म्हणजे आलेले म्हणजे आधी आपण शिकलेलंच पाहिजे का.
असं काही नाही शिकवतात ते आणि गार्मेंटचं मशीन असताना ते खूप सोपं असतं आपल्या घरी जे मशीन आपण युज करतोय की नाही ते जुन्या पद्धती. आणिते जरासे बरच वाटतय ना ते हाता नी चा म्हणजे अस पाय मारायच, आणि त्याच्या पेक्षा त्या गारमेंट मधलं मशीन खूप सोप असतय, असं तुम्ही पाय पाय ठेवला की नाही ते फास्ट पळतय मशीन. आणि लगेच शिवून होते. एकदा हातात म्हणजे तुम्ही एक दिवस जरी एक तास जरी बसला त्या मशीनवर तुम्हाला लगेच ते मशीन कंट्रोल होतय, आणि शिकताय तुम्ही लगेच, सोपं असता ते काम.
बरंय की वो मग, कुठ गार्मेंट मध्ये म्हणजे काम वगैरे करायचं झालं तर मग
होय होय होय शिकवतात पण ते. शिकण्यासाठी मग रोजचा तीनशे रुपये पगार देतात, तीन चार दिवस शिकवतात, त्याच्यानंतर ते लेडीजच्या हातात काम बसतच. सोप असतय वो ते मशीनच खूप सोपं असतय हालक असतय एकदम.
हा, हा, हा.
तिला पण हाऊस येथे ना जरासं काम करायला.
आ होय.
आणि एकच एक काम असल्यामुळे हात बसतोय, पगार भरपुर पडतोय, रोजचा कमीत कमी सात आठशे रुपय तरी पगार पाडतात प्रत्येक लेडीज.
अहो भरपूर पेमेंट पडते कि मग, बरं आहे.
होय, होय भरपूर पडतय. आठवड्यातून एकदा सुट असते. दिवाळीला बोनस देत त्यात.
आणि मग टायमिंग तेन कस आहे?
टायमिंग नऊ ते सहा असतय समजा गारमेंट लांब असेल तर गारमेंटची गाडी असते न्ह्यायला. लेडीज लोकांना. होय, होय काय काय गारमेंटला तरी येसैफ. फंड वगैरे सर्व चालू आहे.
हां, हां.
मोठे- मोठेजे गारमेट हो होय मोठे मोठेजे गारमेंट आहेत ना? त्यांना आहे. गव्हर्नमेंट जॉब सारखं सगळं आहे ई एस आय पण आहे. पि यफ पण कट होऊन जा तो त्यांना.
हा हा म्हणजे चांगलं लेडी ला वगैरे आपल्याला काम करायचं झालं तर बरं आहे म्हणजे गारमेन्ट म्हना
होय आणि? टायमिंग पण असं छान आहे नऊ ते सा एवढं पण असं काही नाही कुट कुटल्या कुटल्या गारमेंटला तर साडेपाच ला सुट्टी होते.
बरं म्हणजे टायमिंग तेन कस आपण घरी येऊ शकतोय आपण साडे सहा पर्यंत आस.
ची वाट बघत बसा असला काही प्रकार नाही.
हम चांगलं आहे म्हणजे तुम्हाला तिथलं तिथं बरं आहे म्हणजे लेडीज ना म्हणजे काम म्हण ते अ हे.
होय होय होय काम करणारी लेडीजच पाहिजे. तर कामाची काहीच कमी नाही फक्त काम करणारं पाहिजे. काम भरपूर आहे. सुट्टी दिवशी सुद्धा ते येऊन बसा म्हणतात खरं लेडीज लोकांना कशी घरातली काम असतात ना आठवड्यातून एकदा सुट्टी पाहिजेच की.
हो म्हणजे त्या आठवड्यातलं घरातलं करायला लाग
होय घरातले काम वगैरे असतात भाज जी वगैरे आणायची असते आठवड्याची दळणं वगैरे नीट करायची असतात काहीतरी असतय की मुलांच्या शाळेत जायचं असतं.
होय म ते आठवड्याचा पूर्ण एक दिवस हॊ लाग म्हणजे पूर्ण हे करायला
गार्मेंट मध्ये संध्याकाळी चार वाजता चहा सुद्धा असतो, अ हा त्यांचा चहा असतो, जेवायला एक वाजता सुट्टी असते,
च्या हा म्हणजे डबा घेऊन जायचा
हा नाही अ चहा का?
म्हणजे ड बापला ना जेवण
हा हा डबा घेऊन जायचा आपण. आता तस सु असते जेवणाला कार्यक्रम पण हे होतात म्हणजे गणपतीचे वगैरे कार्यक्रम करतात. अ रंगपंच शिमिला रंग सुद्धा खेळतात.
हा हा
संध्याकाळी चार नंतर खूप छान असत ह्याच्यानर देवी वगैरे बसते बघा दसऱ्यामध्ये तेव्हा शेवटचे दोन दिवस खूप सेलिब्रेट करतात गार्मेंट मध्ये मॅडम लोक असतात, सर लोक असतात, सगळ्या लेडीज असतात, दांड्या खेळता डान्स करत तर छान असते असं फॅमिली सारखंच असत ते एक फॅमिलीच म्हण आपली ह खूप छान असतात. आणि एकदा गारमेंट ला लेडीज चालली की नाही तिला घरात राहूच वाटत नाही गार्मेंट मध्येच तिला करमते तिला घरात करमतच नाही.
हा बरोबर आहे म्हणजे सगळ्यांच्यात राहून पण काम पण होत. आपल्याला हे पण पगार पण भेटतोय.
त काम ण होते आणि आपलं आपण सगळं घरातलं टेन्शन विसरून जातो ना तिथं कामावर.
होय म्हणजे असं कामावरती नसलं कि, ते बरोबरय म्हणजे घरातलं वगैरे आपलं काय नाही. आपण कामात एकदा असल कि ते कामात
होय, हसून खेळून असते होय. घरातलं टेन्शन विसरून जातय. परवाच आमच्या मॅडमनी आम्हाला ह्याला घेऊन गेलेले. मालवणला ट्रीपला घेऊन गेलेले सग ळा खर्च त्यांचा. कामगार दिन नव्हता का? एक मे ला. तेंव्हा. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो
हा हा
हा आवाज येत नाहीये का?
आवाज येतोय तुमचा, माझा येतोय काय?
हा येतोय, येतोय. बोला की
तेच म्हटलं फिराय तेन न्हेत्यात त्यात म्हटल्यावर
होय- होय, वर्षातून एकदा ट्रिप असते त्यांची हा आणि पेमेंट आपल्या अकाउंटवर जमा कर तात. सात किंवा पाच- सहा तारखेला, पाच तारखेच्या पुढं दहा तारखेच्या आत कधीही पेमेंट अकाउंटवर जमा कर तात.
हम्म, म्हणजे महिन्याला चार सुट्टयाय.
हो, चार सुट्टया अँडवान्स सुद्धा कधीही लागला तरी देतात. कधीही तुम्ही, कधीही कॉल करू शक तात. मॅडम ऍडव्हान्स पाहिजे मला. असा असा प्रॉब्लेमय, लगेच तुमच्या अकाउंट वर पाठवतात. ते पण खूप छान ह होय सगळं चांगलंयत होय. खूप चांगले लोक पण अस मालक लोकं. लेडीज लोकांना खूप सांभाळून घेतात, त्यांची केअर करतात.
हा हा, म्हणजे मला कसं वाटत होतं, असं गारमेंटला आता काम कराय म्हटल्यावर पण आपल्याला शिलाय मशीन यायलाच पाहिजे, असं काहीतरी असं त्यांचं असेल, असं वाटलेलं मला
नाही नाही ते शिकवतात फक्त एवढंच की घाबरायचं नाही. कसं लेडीज लोकाना पण पहिल्यांदा काम केलेलं नसते भीती वाढते ना
हो पहिल्यांदा म्हणजे भीतीच वाटते सोडा खरं आपण मग पहिल्यांदा कुठं काम केलं असतं तर मग एवढं काही वाटत नाही.
काही नाही वाटत एक तास तुम्ही बसलाय की नाही ते मशीन कंट्रोल होऊन जातय. तुम्हाला आणि लगेच ते काम येतय. इकड भरपूर गारमेंट आहेत. छोटे मुलां डायपर नस तर त्या टायपरचं गार्मेंट आहे.
हा.
परत त्याच्यानंत तर शरेटिंग गारमेंट आहे. त्याच्यानंतर फक्त भर मु जार होतात ते गार्मेंट आहे कुर्ते जार होतात ते गार्मेंट आहे. रुमालाचे गार्मेंट आहेत भरपूर... पुरगमेंट आहे तिकडे
म्हणजे लेडीजची ड्रेस वगैरे बनवतात क
नाही नाही ड्रेस नाहीत बनवत फक्त हे जेंट्स लोकांचे शर्ट अ कुठल्या कुठल्या गारमेंटला जे लहान गार्मेंट आहेत ना.. त्यांना लोकलचाच माल असत बनवायला म्हणजे इथल्या कोण पण म्हणा म्हणजे
तिथल्या तिथं म्हणजे जवळचे जवळ
हा जवळच्या जवळ गणपतीचे सण वगैरे असतात बघा आणि मुलांना टी शर्ट नसतात का त्या ग्रुप म्हणजे ग्रुपचे टी शर्ट असतात बघा एक सारखे कुठल्या कुठल्या मंडळाचे मग ते मंडळ ऑर्डर देते गारमेंटला जाऊन. आला एवढव शर्टहि पाहिजेत असं असं पाहिजे किंवा त्याच्यावर पॅनटी असं ऑर्डर देतात छोट्या छोट्या गारमेंट ला मोठे गार्मेंट असतात त्यांचं युनिट मोठं असतं चारशे पाचशे मशीनचं मग त्यांना ऑर्डर बाहेरूनच मिळते एक्सपोर्टचा माल असतोय सगळा बाहेरच्या देशाचा.
हा हा हा
त्यांचा सगळा माल बाहेरचा असतो अ ट्रक ट्रक भरून माल येतो त्यांचा
अरे बापरे भरपूर आहे कि म हा चालेल तुम्हाला करते मग कॉल
ठीक आहे.
हा चालेल